हॅलो हां बोल. आता आपण माझा आवडत्या पदार्थावरती बोलूया काय.
हां तुम्ही बोला पहिला.
हा बरं प्रत्येक व्यक्तीला खाण्यापि आपण ज हळूहळू बोलूया म्हणजे टाइम कंप्लीट होईल. प्रत्येक व्यक्तीला खाण्या पिण्याच्या चालेल प्रत्येक व्यक्तीला खाण्या पिण्याच्या बाबतीत वेगवेगळी आवड असते. काहीना गोड पदार्थ आवडतात काहीना तिखट पदार्थ तर काही ना पारम बारीक घरगुती जेवण आवडते. स्वादिष्ट आणि पौष्टिक अन्नामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच मनही आनंदी राहते. माझ्या आवडीचे अनेक पदार्थ आहेत. परंतु पावभाजी हा माझा सर्वात आवडता पदार्थ आहे. पावभाजी हा भारतातील अतिशय लोकप्रिय आणि चविष्ट चविष्ट पदार्थ आहे. हा पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतो. गरमागरम लोण्याने भाजलेला पाव आणि विविध भाज्यांपासून तयार केलेली मसालेदार भाजी यांचा सुंदर संगम म्हणजे पावभाजी. या पदार्थाची चव जितकी स्वादिष्ट असते तितकाच तो पौष्टिकही असतो. पावभाजी तयार करण्यासाठी बटाटा फ्लावर मटार गाजर टोमॅटो कांदा ढोबळी मिरची आणि इतर भाज्यांचा वापर केला जातो या सर्व भाज्या शिजवून त्यामध्ये पावभाजी मसाला लोणी आणि इतर मसाले घालून भाजी तयार केली जाते. त्यानंतर पाव लोण्यात भाजून गरमागरम भाजीसोबत दिला जातो. तुझ्या च्यामध्ये बायकग्रांडचा आवाज जास्त याय लागलाय.
माझा मोबाईल माझ्याकडेच आहे.
कुंदतेन बोलायला लागले त्याचा आवाज येतोय.
का
लईच मोठा आवाज याय लागलाय म्हणाले
नाही बहेर
त्यावर बटर कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा आणि लिंबाचा रस घातल्यावरच त्याची चव आणखी वाढते. मला पावभाजी विशेषतः कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत खायला आवडते.
नाही बेहेर खाईन नाही नाही बेहेर खाईन काहीतं बेर खाऊ काहीत मस्तपैकी. हम्म
हॅलो हॅलो
हा
ऐकताच ना ऐकता ऐकालेच ना मी काय बोलते ते?
हो हो
मग बोल की का असं काय करायला लागेलस तुझं लक्ष नाही काय फोन बघालास काय तू.
ह् हम खाय रा खाय दे.
कुठ आलेलो हा मला पावभाजी विशेषता कुटुंब कुटुंबासोबत किंवा मित्रासोबत खायला आवडते. सुट्टीच्या दिवशी घरी पावभाजी बनवली कि संपूर्ण घरात तिचा सुगंध दरवळ आणि सर्वजण आनंदाने एक त्र जेवण्यात जेवणाचा आस्वाद घेतात कधी बाहेर फिरायला गेलो. तरी पावभाजी खाण्याचा मोह आवरत नाही. पावभाजी केवळ चविष्टच नाइ तर त्यामध्ये अनेक भाज्यांचा समावेश असल्यामुळे ती पौष्टिकही असते भाज्यांमधून शरीराला आवश्य जग जीवन सत्वे, खनिजे खनिजे आणि तंतुमय घटक मिळतात, अर्थात लोणी आणि मसाल्याचा आ अतिरेक टाळून योग्य प्रमाणात खाल्यास हा पदार्थ अधिक आरोग्यदायी ठरतो, माझ्या मते कोणताही पदार्थ चविष्ट असण्याबरोबरच स्वच्छ आणि पौष्टिक असणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी शक्यतो घर च्या घरी तयार केलेली पावभाजी खाणे पसंत करते. घरगुती पदार्थ स्वच्छ, ताजे आणि आरोग्यासाठी अधिक चांगले असतात. शेवटी पावभाजी हा माझा आवडता पदार्थ आहे तिचीच तिची चव, सुगंध पौष्टिकता आणि सर्वांना एकत्र बसून खाण्याचा आनंद त्यामुळे हा पदार्थ मला खूप आवडतो, भविष्यातही माझा हा आवडता पदार्थ तसाच तेल आवडता पदार्थ तसाच राहील. प्रत्येकाने संतुलित आहार घ्यावा आणि चवदार पदार्थांचा योग्य प्रवाणात आनंद घ्यावा असे मला वाटते.
ओके.
ओके आता तुम्ही सांगा तुमच्या आवडत्या पदा बद्दल पाठीमागं बॅकग्राउंड मध्ये बी चॅनेलच हे वाजते
अगं मी आतय तरी पण आवाज यायलाय आता मी काय करू सांग.
अगं असू दे की बोल काय पण करून प्रत्येक कॉलमध्ये दहा दहा मिनट आपल्याला बोलायचं चाय त्या आपण काय पण बोलं तरी चालतय
अगं थांब तर आता बोलू तर दे मी आता चांगला सांगणाराय पदार्थ
ओके सांग
आत आता निवड आता मला आवडतोय काय माझा आवडता पदार्थ पुरणपोळी अन्य अन अगं नाइ खरंच आता.
ओके ठीके सांगा.
अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित हे आवाज यायलाय तिथे
हं.
संतुलित आहार घेणे आवश्यक अगं थाम की. अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहेत, निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार घेणे. आवश्यक असते. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे पदार्थ आवडतात, काहींना तिकट पदार्थ आवडतात, तर काहीना गोड पदार्थ आवडतात. माझा सर्वात आवडता पदार्थ पुरणपोळी आहे पुरण पोळी हा महाराष्ट्राचा पारंपरिक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. तिची गोड चव, मोहक सुगंध आणि संस्कृतिक महत्व यानमुळे ती माझ्या मनात विशेष स्थान मिळवून आहे. पुरणपोळी हा पदार्थ अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक घरात सण उत्सवाच्या वेळी बनवला जातो. होळी, गुढीपाडवा, गणेश उत्सव, नागपंचमी दिवाळी तसेच इतर शुभप्रसंगी पुरणपोळीचे विशेष बेत असतो. पाहुण्यांचे स्वागत करतानाही प्रेमाने पुरणपोळी वाढली जाते. त्यामुळे हा पदार्थ आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. पुरणपोळी बनवण्यासाठी हरभऱ्याची डाळ, गूळ, गव्हाचे पीठ वेलची जायपळ तूप आणि थोडेसे मीठ वापरले जाते. प्रत्येक हरभऱ्याची डाळ मऊ शिजवून त्यात गुळ मिसळला जातो हे मिश्रण चांगले भिजवून त्यात वेलची आणि जायफळाची फूड घालून सुगंधी पुरण तयार केले जाते त्यानंतर मौसर कणिकेत हे पुरण भरून काळजीपूर्वक पोळी लाटली जाते आणि तव्यावर दोन्ही बाजूनी भाजली जाते गरमागरम पुरणपोळीवर साजूक तूप घातले की तिची चव अधिकच खुलते. पुरणपोळी मला खूप आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे तिची गोड मऊ आणि रुचकर चव गरमागरम पुरण पोळी तुपासोबत खाण्याचा आनंद शब्दात सांगता येणार नाही काही ठिकाणी पुरणपोळी दूध कटाची आमटी किंवा तुपाबरोबरही खाल्ली जाते. प्रत्येक पद्धतीने तिची चव वेगळी व अप्रतिम लागते. पुरणपोळी हा केवळ स्वादिष्ट प्र पदार्थ नाही तर पौष्टिकही आहे. हरभराच्या डाळीत भरपूर प्रतीने तंतुमय पदार्थ आणि जीवनास्तव्य असतात. गुळामध्ये लोह कॅल्शियम आणि इतर खनिजे असतात गव्हाच्या पी त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे पुरणपोरी शरीराला आवश्यक पोषक देणारा उत्तम पदार्थ आहे योग्य प्रमाणात खाल्ल्यास ती आरोग्यासाठी ही लाभदायक ठरते माझी आई आणि आजी अतिशय स्वादिष्ट पुरणपोळी बनवतात. सणाच्या दिवशी घरभर दरवळणारा पुरणपोळीचा सुगंध मन प्रसन्न करतो. संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पुरणपोळी खातो. त्यावेळी घरात आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण होते. या पदार्थाशी माझ्या अनेक गोड आठवणी जोडलेल्या आहेत. प्रत्येक सण मला पुरणपोळीमुळे अधिक आनंददायी वाटतो. आजच्या काळात पिझ्झा, बर्गर, नूडल्स आणि इतर फास्ट फूड पदार्थांच्या लोकप्रियता वाढली आहे. मात्र हे पदार्थ नेहमी आरोग्यासाठी चांगले नसतात. त्याऐवजी आपले पारंपरिक पदार्थांना महत्त्व देणे आवश्यक आहे. पुरणपोळीसारखे घरगुती पदार्थ चौदार स्व च पौष्टिक आणि प्रेरणादायी असतात. तसेच ते आपल्या संस्कृतीची ओळख जपतात. पुरणपोळी हा पदार्थ आपल्याला कष्ट, संयम, प्रेम यांचे महत्त्व ही शिकवतो मी तयार करण्यासाठी वेळ, मेहनत आणि कौशल्य लागते. त्यामुळे घरातील सर्वजण पदार्थ हा पदार्थ तयार करतात. यामुळे कुटुंबातील प्रेम आणि एकोपा वाढतो आपली आई आजी आणि घरातील अनेक का हा सदस हाजी आणि घरातील इतर सदस्यांनी जपलेली एक पाक कलेची परंपरा
फुदिल पिढीपर्यंत पोहोचवणी ही आपली जबाबदारी आहे. पुरणपोळ हा माझा सर्वात आवडता पदार्थ आहे. तिची गोड चव सुगंध पौष्टिकता सणाशी असलेले नाते आणि आपल्या संस्कृतीचे प्रतीक असलेले स्थान यामुळे ती मला विशेष प्रिय आहे. हा पदार्थ मला प्रत्येक वेळी आनंद देतो आणि आप आपल्या परंपरेचा अभिमान वाटायला लागतो म्हणूनच मी नेहमी पारंपरिक पदार्थांना प्राधान्य देतो पुरून पुळी हा केवळ एक खाद्यपदार्थ हा देते पुरणपोळी हा केवळ एक पा खाद्य पदार्थ नसून आपल्या संस्कृ संस्कृ कृतीची गोड ओळत आहे. त्या त्यामुळे माझ्या मनात पुरणपोळी ते स्थान कायम सर्वात खास राहील.
बरं असलं काही बोलू नको मधीच
अगं दीदी कुंदन कुंदन बोलला ग मून तस झालं नाही चुकून आलं ग ते माझं काय हेतू नव्हता बाई ठेव बाई दीदी. मी ठेवतो.